हॅलो.
हॅलो.
ताई आवाज येतोय?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
हम्म बोला चाललो कश्यांचा बसलीये?
झालं जेवण वगैरे?
झालं हो तुमचं झालं का?
हो झालं आता जेवले वगैरे आणि बोललो आता बघू या कॉल करूया किती कॉल राहिले तुमचे?
अहो माझी ना कॉल कट होतोय ते नेटवर्क मुळं काही प्रॉब्लेम येतोय अहो मला नेटवर्कचा.
हो माझा पण आता दोन कॉल फेल गेले.
पण ते पकडल्या जातात का?
नाही जर फेल म्हणजे झिरो सेकड मध्ये गेले ना का म ते पकडत नाहीत.
पणं म्हणजे अठ्ठावीस सेकंद झाले कांहीं सतरा सेकंद झाले.
हो कां मंग नेटवर्क मध्यें राहायचं पहिले नंतर कॉल करायचं कारणं कां मंग.. तुमचं तसं नुकसान होतं नां. कां आपणं कॉल करतो. हां तेें सेकंद बघतांत नां जरं दहा मिनटं पूर्ण असतील.. ति नां ते हीन देतात पहीले. नाहींतरं मंग झिरो सेकंड मध्यें गेले नां ते..
कां परंत सांगा हां बोलांई.
म्हणजे आप
हॅलो!
आपलां जरं झेरो सेकंड मध्यें.. गेलां नां कॉल हॅलो!
हां बोलां नां आवांज येतोय मलां.
तरं झिरो सेकंद मध्यें आपलां कॉल गेलां नां..
हम्मं बोलां नां.
किंमते मध्यें पैसे नाहीं देतो. तरं दहा मिनिटे जरं पूर्ण असतील नां.. तरं मंग ते पकडतांत कॉल. आंता जरां तुम्हीं मलां केलांत कॉल.. आणि मंग हां कामं ते देतांत पैसे आणि मीनी केलां दहा मिनिटं झाले कां? तरी पणं देतांत तुम्हांला म्हणजे तुंम्ही रिसिव्ह केलांत नां कॉल तरी पैसे भेटतांत.
असं आहे कां?
हो रिसिवचे पणं पैसे असतांत आणि आपणं जे करं.. करतो नां त्यांचे पणं पैसे असतांत.
आणि तीस सेकंद जरं तीस सेकंद मध्यें माझे पांच कॉल गेले सतरा.. नाहीं माझं कॉलचालूं इथे. सतरा सतरा सतरा सतरा सेकंद झाले अठ्ठावीस सेकंद तो कॉल पकडलां नाहीं जातं नां.
नाहीं नाहीं एवढं नाहीं पकडणांर ते दिले.. दिले तरी त्याचं दहा रुपया असं.. ते दे तीलं जरं पूर्ण अं म्हणजे असते नां तुमचे तरं मंग शंभर रुपये भेटतांत. आणि आंता मीनी तरं आंता हां कॉल मीने केलांय नां तुम्हांला आणि दहा मिनिटांत तुंम्ही.. पूर्ण बोलंलातं नां तरं तुम्हांला ऐंशी रुपये भेटतील. आणि जरं तुंम्ही मलां कॉल केलां आणि दहा मिनटं.. मी बोलंलो नां पूर्ण तरं तुम्हांला शंभर भेटतील मलां ऐंशी भेटतील
नाहीं
ह
माझे तीस सेकंद कॉलमध्यें नां म्हणजे मलां कायं म्हणायचं तीस सेकंद मध्यें माझे पांच कॉल गेलेचं अशेचं
सतरा सिकांनि स सतरा ते सतरा सेकंदड अठ्ठावीस सेकंड नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो मलां असं म्हणते
नाहीं मंग ते पकडणांर नाहीं जरी पकडलं तरी दहा रुपये असे देतीलं कमी पैसे देतीलं
नाहीं मंग तीस कॉल व्हांयला मलां अजूंन कॉल अजूंन येतीलं कां वरतूंन कॉल
तीसच येतील कॉल,
त्याच्याबरोब तुम नाही भेटणार मग,
नाही, त्याच्यावर ना मग दुसरा येईल तुम्हाला टास्क.
येतो का मग?
हा,
हो का?
तो, फॉर्म भरला
नाही. तो भर नाही भरला ट्रान्स्क्रिपशमचा
ट्रान्स्क्रिप्शनचा फॉर्म आहे? तो भरायचा मग आपला हा जर कॉलचा पूर्ण झाला ना आपला, कि तो दोन- तीन दिवसांनी तो येतो टास्क नवीन,
मला तुम्हाला काय म्हणायचं येत आहे तीस. तीस तीस कॉल पूर्ण व्हायला मला,? पाच कॉल कमी पडले म्हणजे माझे तीस व्हायला होतात पण पाच जे कॉले ना माझे असेच गेले सतराे, सतरा सेकंद अठरा सेकंद,
हा काय नाही मग त्याचं काय नाही त्याच फक्त पैसे प, करणार नाही. तुमचे कॉल पूर्ण होऊन जातील?
मी पैसे नाही म्हणत हे.. हॅलो मी पैसे मी पैशांचा मी पैशांचा नाही घेते
म्हणजे ते कॉल ती ते पैशांचा विषय नाही, पैशांच नाही विचारत आहे मी तुम्हाला ते तीस म पकडल्या जातील का ते कॉल,
हो हो पकडतात ते तीस मध्ये पकडतील.
का म अजून कॉल येतील असं विचारतील?
नाही नाही तीस मध्ये पकडतील कॉल,
ओके,, म पैशांचं नाही.
पकडतात ते कॉल. आपलं फेल झालं नाही. ते तीस मध्ये पकडतात? हो! ! आता म्हणजे, आपल्याला घर बसल्या हा काम भेटतय म्हणजे मनापासूनच करायला पाहिजे?
मी मनापासून करते, मी पैशांच नाही विचारयेतो तुम्हाला मी कॉलच विचारते कॉलच आणि सेकंड.
हो ते पकडतात तीस मध्ये, ते झाले ना तुमचे कॉल कर न विनेल तास, अजून नाही येणार कॉल, कॉलच फक्त तीसच असतात आपलं.
नाही, कॉल व्हायला पाहिजे तीस पूर्ण असं,
नाही होतील? तुम्ही हा तुम्हाला तास,
परवा.
परवा ना, मग काय काय ना. आता वॉर्निंग दिले ना म्हणजे जाम दिवस झाले त्यांनी. ते कॉल पण नाही पूर्ण करत त्यांना उद्यापर्यंत सांगतलंय करायला.
मग?
नाही केलं तर त्यांना त्या कार्यअँप मधून ब्लॉक करतील? असे बोललेत.
बापरे!
आता त्यावे उद्यापर्यंत करावला पाहिजे.? आपलं आप माझं पण कालच आलय मला हातात म्हणजे अगोदर मी एक. केलाय आपल्याला काय नाही बोलणार.
तुम्हाला टास्क कधी पडले?
मला कालच पडलायं टास्क.
आणि किती झालेत तुमचे?
माझे झालेत चार हा चौथा असेल. पण मी अजून केलेलं आहे.
तीस कॉल झाले का तुमचे पहिले?
हो झाले. म्हणजे मी आधीपासनं हा काम करते ना.
किती वर्ष झाले तुम्हाला करून?
एक वर्ष झालं.
हा छान हे ना पण.
हो आपल्याला हो शिकायला अजून तो ट्रान्स? क्रिप्शनचा आला ना तुम्हाला कि तो फक्त नीट करा. मग तुम्हाला तो कायमचा चाल चालू राहिल हो म्हणजे हा कसा. आपल तीस कॉल पूर्ण झाले ना कि हा बंद होईल टास्क.
हम्म.
अजून प्रस्क्रिप्शन च असतं ना तर आपल्याला कायमचा चालूच असतं टास्क.
म्हणजे त्याचं काय राहतं ट्रान्स्क्रिप्शन मिन्स म्हणजे काय असतं?
म्हणजे आपल्याला एक ऑडिओ येतो म्हणजे आवाज येतो ऐकायला. तो फक्त तिथं टाईप करायचा एकदम सेम टू सेम.
इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये
नाय. मराठीमध्ये असते इंग्लिशमध्ये नाही.
हो, का?
हो म्हणजे आता मी जर. हो जमत आपल्याला म्हणजे आता मी असं तुमच्याशी बोलते ना तर हेच असं. ऑडिओ येइल छोटा छोटा ऑडिओ. येत काय करता एवढा आला ना का तो आपण फक्त खाली लिहायचा. म्हणजे लिहिलेलं पण असतं फक्त दुरुस्त करायचं काय काय वेगवेगळे शब्द असतात. ते फक्त दुरुस्त करायचं.
पण ते कसं काय करायचं मोबाईल मध्ये ऑप्शन नं
हो असतं. त्यांनी दिलेलं असतं तुम्ही ट्रान्स्क्रिप्शनच तुम्हाला आलाय नाय. ना अजूनण जे तुम्हाला कोणी सांगितला कार्या अँप बद्दल?
माझी सिस्टर आहे ना तिच्याकडनं माहिती पडलं मला.
हा ती सांगेन मग तुम्हाला नंतर कारण का तिला आला असेल ना तो टास्क.
चाचणी असते ती आपल्याला द्यायला लागते. मग त्यात पास झालं ना आपण.
हम्म
कि म आपल्याला चालूच राहतो. हो तो पण चांगला आहे म्हणजे काम आपल्याला करता येत.
जेवण वगैरे झाल तुमच?
काय म्हणता?
जेवण झालं ताई?
आता जेवण. जेवलो आणि आता बसले. हो येतोय मला आवाज.
ह
हॅलो.
हा बोला ना.
तुम्ही जेवलात का? तुम्ही जेवलात का म्हणलं? हो का?
आऊ पावू टमाट्याची चटणी, फ्लावरची भाजी, पोळ्या.
हो का?
तुम्हाला जास्त नेटवर्क नसतं का तिकडे?
पावसामुळे प्रॉब्लेम येतो, जीओचं कार्ड ये ना.
हा हो पाऊस आहे. तिकडे तुमच्या इकडे?
भरपूर ये.
आमच्याकडे पण भरपूर आहे.
हू हू. माझा कॉल झाला का मी तुम्हा? तुमचा कॉल झाला का मी करते मग इकडून ह.
हो चालेल करा. दहा मिनिट होऊ द्या पूर्ण. आणि मग तुम्ही करा.
हो काय म्हणता तुम्ही कशा आहेत?
मी बरी आहे.
आवाज येतोय का माझा पाह ना?
हो आवाज येते तुमचा.
हम्म!
आता नेटवर्क आहे वाटत तुम्हाला. नेटवर्क असला ना की, करायच कॉल.
हू.
हा बोला.
काही नाही व्यवस्थित ये. तुम्हीच सांगा. किती दिवसात टास्क पूर्ण होतो? दोन दिवसात टास्क पूर्ण होतो का?
तुम्ही जस कॉल करशील तस आहे. तुमचे किती झाले आता कॉल?
माझे माझे पाच त्याच्यात असे काही सेकंद गेले, माझे वीस झाले.
हो का वीस झाले ना, मग अजून तुमचे दहा आहेत. दहा कॉल करा तुम्ही.
परवापासून तर करते मी.
हो ना.
हुं.
ठीक हाय आता तुम्ही करा. तुम्ही करा.